हॅलो!
आवाजच येई ना झालेला.
फ्लईट मोड वर गेलता, मोबाईल अह ह ह
वा. मला वाटलं नवीन फोन घेतलीस म्हणून, त्याच्यात इन्स्टॉल केलीस का ऍप?
ओ हो हो हो हो तोंड झाक आता.
रक्षाबंधन आलयं, भाऊबीज दी की.
हम्म! चालतं. अगं आपण माधव रोडला जाऊ पर्यंत कार्यावरच तुझं, पेमेंट येतयं की शॉपिंग करायला जाऊ.
त्या कार्यावर मम्मी पण टपल्या. तू पण टप त्याच्यावर. मम्मी मम्मी विचारली ग सगळं.
हा.
आता सांगायलाच पाहिजे, कमी सांगितलं सोड.
किती?
पाचशे सांगितलयं.
हा मग
मग काय मग सेविंगला टाकायचं आहे ते.
कुठल्या सेविंगला?
मला साठवायचंय पैसे.
का?
परत मला खर्चाला.
लग्नासाठी पाचशे सेविंगला मम्मीकडे टाकणार होय.
हे मम्मीकडे कशाला टाकत्या.
अगं बाळा तू कर हे काम कंटिन्यू करत राहिलीस, की तुला महिन्याला येतात. तू महिन्याला चार पाच हजार रुपये कमवलीस तरी बास आहे तुला.
ते तर आहेच.
हम. हा माझा परवा एका आठवड्यातच एक हजार सत्तेचाळीस रुपये आलं.
तेच की.
आणि कोणतं करणार नव्हतं, मला कंटाळा आलाय मी काही करणार नाही म्हटलेलं.
म आता काय म नंतर न विषय झाला नाही, आपला तुझ आलं तर करतो म्हणून.
ह आता मग तुझं आलं, तर तुमची मम्मी पण करत्या बघ.
मम्मी मलाच कॉल लावत बसलं सतरादा.
ह अ होय, की नाही?
होयच, की म मम्मी म्हणत्या मी पण करू काय?
कर म्हण मोबाईलचा टास्क पूर्ण करायला सांग की, तेवढं कॉलिंगचा गं.
मग नंतर क नाय लय टाइम द्यायला लागतय, मग काय ते टायपिंगच ह्याच ते असतंय रेकॉर्डिंग. असं तेन.
नंतर ते एवढं हजार रुपये भरून थांबूदे काय?
अँपचं डिलीट कर.
तेवढच तेवढच मिळू दे, मम्मीला हाय त्याच्यात न मिळत नसतयं, मलाच करत बसायला पाहिजे.
करायचं मग.
करायला वेळ पाहिजे वेळ, आता काय सुट्टीच दहा तारखे नंतर न सोड.
इंटर्नशिपला काय काम असतात?
इंटर्नशिप च पुढं गं आता दहा तारखेनंतर सुट्टीतचं हाय की.
होय तेवढाच करू शकतेसी.
ह.
आणि काय.
मग तू या नंबरवर पण करणार आहेस काय.
बघूया आता ह्याच्यावर मला टास्क येईल त्यावेळी.
कर कीआहे आता काय काम हाय.
अ ह अा टास्क तरं येऊ दे गं मला त्या नंबरवर टास्क येईना झालात ना मग. असंच निशय हे केलं ग.
ये ना.
म्हणजे संपल्यात आता कोुणालाच टास्क काण्यातत किती दिवस झाले तुला तर किती दिवसाने टास्क काढत.
हो आठ दिवसाला आलं. मग ते त्यांनी तेवढंच करायला असतील.
हो. म आणि काय?
काय नाही.
घत.
मी वानत कुठलं एक्झामला एक जा आहे नक वाटले मला कागू नष्टको मला अजिबात आवडत नाही एक्झामला जायला.
परवा दिवशीच आहे ते तर
हम्म परवाच आहेल जाऊन काय? पण कसं पण लिहून यायचं कायत.
हो हो फायनल आहे.
हो ग फायनलला.
किती झालीत तुझी कॉलिंग आता पाच झालीत की वीस झाले असतील की अजून पाच शिल्लक आहेत.
अ वीस नसतील.
हा.
काल पंधरा कुठं झालेले दहा झालेलेत काल.
बघ जरा व्यवस्थित आता हे माझा पाचवा कॉल आहे.
हा मग तेच की पंधरा होतील ग आत्ता
मग आता पाच मम्मीला कर आणि नंतर मला पाच कर म्हणजे झालं.
अजून पंचवीस कुठं पस्तीस तीस आहेत ना.
अजून येऊपर्यंत ग आणि उद्या करायचं परवा दिवशी कर उद्या नको.
परवादेशी आल्यावर
हम. माझं तर हे कार्य पूर्ण व्हायच्या आधीच माझं प्रोसेसमध्येध्ये दाखवाल तर पैजे
होय.
हो मग ते बँकिंग आपण घालायचं असत. होय होय आपला अकाउंट नंबर घाढायचा असते. पहिल्या दोन रुपये पाठवून बघतात तेनी नंतर पहिल्या दोन रुपये पाठवून बघ. ात तिही दोन रुपये जमा झाल हो तर मग बाकीचचे.
हा हा हा.
हा हा हा हा हा.
सांगायचंच मी घरच्यांना आलोमून
ह् ह.
ह.
ला.
काय नाही.
विवनत
वतच की
ला घंटा आलाय ब मला तर
मला तुझ्या ओळचा
मी फोटो पोस्ट करणार आहे आता इस्ट च लाइक कमेंट
अजून हच्यावर
सय स आता त्याच्यावर कर
ह त्या नंबरवरर
हा